हॅलो प्रॉब्लेम यू आर हॅवंग रेंज प्रॉब्लेम हा बोलता
तू कायम तुला फोन लावला की एक तरर माझा आवाज मला येत तुला आवाज तुला येत
मला आता काय ना व्यवस्थित आहे मला तर बोलवस अरे तसं काय मी बघितलं नाही आहे किती मिनिट वगैरे झालं
हा
पण माझं स्ोट आता बावीस कोॉल झालात त्यातले तीन रिजेक्ट झाल्यात
बरदव का
हरम होर
म हा तू मुलींना कशाला लावशील फोन.
पाटीलला काय त्याची लव लाईफ बिचारत बसतेस काय.
पाटील ना नाही नाही नाही पाटील तर हॅलो हयाला लाव म्हणतोय मी त्याला अरिया काय झाय मी एक दोनदा त्याला कॉल लावल माझ्याकडन त्याला लावताना मी सांग मी आत्तापर्यंत स्वतःहून त्याला त दोन तीन कॉल लाव तू चालते बिलते आहे कॉल लाव सांगते. तवा लावत नाही साधा आणि नंतर नंतर मी आता वाकावंटी चा बड्डे होता ना मग ते जे अ म्हणजे सेलिब्रेशन करून जेवायला वेळ झाला मग मी फोन किती ओ पावणे अकराला तवा याला दहाला मेसेज आलता करू काय कॉल. म्हणलं मी म्हणलं मी हा पावणे अकराला बघितल.
तुमच्या घरात राऊटर असून तू नेट ऑफ का करून ठेवतेस.
असच का चालू ठेवायचं आपण ऑन नाही आहे तर. लोकांना वाटते आपण ऑन हाय.
बिझी असल्याचं नाटक करतेस काय.
हम्म.
बिझी असल्याचं नाटक करतेस काय?
नाटक नाही आहे. युज करत नसेल फोन तवा तर मग नेट ऑन ठेवून काय करायचं हे ना.
हा. तु जर झाड लाऊन हायेस झाड लाऊन किती ऑक्सिजन काढलेस?
काल दोन कॉल सिंतराला लावलो हो आणि माझा मित्र आहे श्रेयस म्हणून घराजवळचा.
हां.
त्याच्यात पण त्यात ऍप डाऊनलोड केलो त्याला दोनदा फोन लावला आणि परवा दिवशीच कायच झालं नाही मला बरं नव्हतं काल पण आवाज ती दोघे पण होते आणि
तो आता पण नाकातन बोलालास हा ना?
नाकातन नाही रे सर्दी झाल्या ज्या हे तर काहीच नाही उलट्या काल माझा आवाजच वाटत लइ बारीक, बारीक आहे आता तरी बेटर याला.
बारीक आवाज तुझा.
अरे होय काल विचारली की चित्र्याला रात्री माझा दया या लागली माझा आवाज वाढल्यानंतर त्याला आता काही बोलू नको
नंतर न शिव्या घातल्या असशील.
शिव्या नाही दिल्या सोड म्हटलं आता झालीये सर्दी
असे कोणाला फोन लावत बसते.
नाही त्याच्याकडे ॲपच नाहीये बहुतेक आ ह. ग्रुपमध्ये नाही येतो.
नाहीे ये. तो बोलताना ऐकलो नाही मी आणि त्यालाच लावून बसलो. त्यालाच लावून बसलो असतो.
होय यावेळेस मोठा यावेळेस शिंक्रीयेला गेलोय. परत अक्षदाला एक सारखं करतोय.
ए अक्षर कुठे राहते ती? कारण, कारण मी रिसॉर्टला, रिसॉर्टला चाललो की नाहे तेव्हा म्हणजे मी चाललेलो मी फोन वर बोलालतो. गाडीच मारालतो आणि समोर चार, पाच जणी आते त्यात ते होती काय? अ त मात नडबगडली आणिनस हातचीिली का काय केली कायम तम्हीो पला आणि मागा पतता क नाही ह ओळला लक्षच म्हणता आमच्याकडे कसं काय असेल ते. तीकड होते ना.
ती मामाच्या गावाला गेल्या बघ दोन, चार दिवस झालं चार ह दिवस झालं. मामा कड गेली.
हा हा ते तुझे एवढी फन मितील ना
खास नाही म्हणजे साईडला असते ती म्हणजे अ आमचं रोल नंबर. प्रॅक्टिकल ला ह्याला म्हण त्या जवळच असते ना चांगले हुशार पण आहे पोरगी. स्वभवान चांगली आहे लयी ती म्हणजे लइ कस असंय थोड हुशार झा पण दाखवत नाही किंवा हे करत ते का सांगत नाही स्वार्थी असतात. हा तशी नाही आहे ती. एवढी ती खरच नाहीे खरं सांगच तुम्ही पेपर लिहितला आहे. कर इम्पॉटन काय अभ्यास करत नाही आणि सांगत पण पेपर मध्ये तशी स्वार्थी तेवढी नाही चांगली आहे स्वभावला खरच.
त्यांना पण कोण दिलता प्रोजेक्ट?
ह
त्यांना एक पाती हेल्प होती प्रोजेक्ट मध्ये ेस एडडे लेत न होत आणि आ लकज फोचड कारढण न नाही अ बद्यालीचची
ह् तदी नाही तुझी दिदी आली स््री अशी क त दि तुजी दिदीी रे
म्हणजे आम्ही दोघंदा बसते आम्ही दोघंजण बसले आलं
नाववामथम एक नाध बघ ज्यांना आग तोमक्या गारमटक्याचं पाणी प्यायला घेल तो चुकून जाम झालोस अरे सर्दी झाल्यास अध लिटरच पाणी प्या पाहिजे मटक्यात बस
पाणी पिय गसवर बसी गरम होते
हो चांगली आयडिया
हॅलो आयतार श्रेयस
हम्म
आम्ही बसलेलो आपला काय प्रॉब्लेम माझा वा मला आला
मला तर व्यवस्थित यालाय मला जरा बलबोई त ना एरिया लागला एकदम फुल क्लिअर
आम्ही बसत आणि शरीरातला ति न रील पाठवलागे हा के आहे वर्ष अस काही नाही त्याला यू आर वर्क बेस्ट अ फॉरेवर्ह ब्रदर असं होतं रॅम स्टार मा झाा जेव्हाला बेस्ट म्हंडयस ठर कररेवरवर हड श प स
पु दरो तर पैसा
त्याला लचे आा
नाही नाही ना प म
तमग ब्रदर
भैया असं कसं होतंय राव कसं होतय दे तस कस होतय
का
तुला रेंज नाही आहे तू गाडीवर उतर नाही तर नाही तू गाडीवर नाही मी ते येऊन मारणार तुला
ह ांगलंयध
अमक्या बघ वॉईस जर त्यांना चांगला भेटला नाही तर तुला पॉईंट तेवढं भेटणार नाही काही यूज नाही बघ कॉलचा मग
हॅलो
त्यांना वॉईस तुझा क्लिअर भट अरेुझ वॉईस त्यांना क्लिअर भेट तर तुला पॉईंट भेट नाही व्यवस्थित व यायला पाहिजे दोन्ही कडून तुझा हवा नाही होत बाळ लेट सी हाऊ मच आता सात मिनिट झाल्यात
ह पोहोचला फोन करतो
अरे कट केलास तर मग कसं होईल मग दहा मिनट थांबाय मी तयार आहे कीोनट तू थांबकी
मतो क तू किती आवाज आहे ना तुला आता कायच
आता येलय की मग अशी पूर्ण केला होत रे
हावर
युजफुल टॉक्स पाहिजे युज फुलटॉक्स गावाच माप काढात बसायचं नाही नुसता समजला काय अमक्या टोमक्या मला तुला माहित आहे तुला माहित आहे व्हॅलिडेशनचा पण टास्क आलाय मला व्हॅलिडेशनचा पण टास्क आलाय मला तुही त्या ग्रुपमध्येच नाहीय. पहिला ट्रान्स्क्रिप्शन चा आलता ट्रान्सक्रिप ट्रान्स्क्रिपशन जे जे टास्क झालते ना, ज्यांना ट्रान्स्क्रिपशन कळालं त्याना व्हॅलिडेशन वेगळा ग्रुप अनेक व्हॅलिडेशन आहे.
प्रमोशन पैसा मला
अरे नाही माझं कम्प्लीट झालं एक एक रुपये आला नाही आहे मला अजूनपर्यंत एक रुपये
लोा खाळी करे
व्हॅलिडेशन ची टेस्ट होती, बघ की व्हॅलिडेशन ची टेस्ट झाल्या वीस मार्काची वीस होत त्यात पास झालं तर मग पुढचं देणार मग काल वीस केल तर ते करेक्ट झालं माझं व्हॅलिडेशन एकच चुकलेलं मग ते पण करेक्ट करून दिलं मग त्यांना मला आ पन्नास आले अजून आज करणार व्हॅलिडेशनच
ह
अजून कॉल पण झालं नाही ना कॉल सगळं चेकिंगला पडलंय कम्प्लिटेड म्हणून आलं तर त्यांना फोटो टाकायच. जनी
ह
प्रोसेसमध्येच आहेत सगळं टान ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्स्क्रिप्शन नऊशे केलंय किती खर ते अजून चेकच झालं नाही चेकिंगला पडले अजून
झालं नाही.
कॉल पण व्यवस्थित तीस झालं नाही मग कसले पैसे देतील त्यांनी मला सगळं प्रोसेसमध्येध्येच आहे रे.
ते ओमके महिनात कॉलेज चालू होणार आहे.
होय जाऊदे बाबा मला काय त्या कॉलेजमध्येध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला त्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट नाही आहे बघ खरंच.. आवाज येईना तुमचा
प काढूनड
वट
डिकेरी डिकेरी
वॉट डी के टी
अ
कार खरंच येत नाही आहे व्हॉइस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
अरे डीकेटी काय व्हाट डीकेटी काय पोरग आहे रे देवा येडा आहे येडा हॅलो, कडू खट्ट
अ पॉसर मझ जाा
ह्